हॅलो.
हॅलो
हां झालं कां जेवणं
हॅलो
झालं कां जेवणं म्हटलं
जेवायचंय बघां आंता थोड्यां वेळाने तुम्हीं जेवलां होयं आंले बघां हां हां
मी जेवलो आताचं जेवलो
हां हां मंग आंता कायं झोपतांय कां कायं लगेच
नाहीं लगेच नाहीं अजूंन टाईम आहे झोपायला
हम्मं हम्मं हम्मं
दहा साडे दहा वाजते
हां आणि सकाळीं कीतिला उठतां
सकाळीं उठतोय की साडेपाच वाजतां
हम्मं
हं मुलां ची कलां हे असते नां लवकर शाळां असते नां साडेआठ वाजतां
हां तेचं आवरायला लागतं असेल मंग तो डब्बा घेऊन जातोय
होयं डब्बा घेऊन जातो सकाळीं थोडं दूधं पितोय आणि परतं डब्बा घेऊन जातोय मंग हां नकी आं की बारा वाजतां येते बारा वाजतां आंला की मंग त्यांला कायं खायचं असलं तरं डब्बा फिनिश केलेला असतोय त्यामुळं कायं खायंच असलं तरं खातो नां मंग तसांच झोपतोय.
तज हां हां
एक दीड वाजतां झोपतोय चार वाजतां झोप
हां हां
हम्मं
मुलांच तरं लंय लवकरं शाळां चालूं हेतं. नाहीं मी तवांच केलां आहे स्वयंपाक जेवायंला बसणारं आहे
होयं
हां नाहीं ते पले आजी ते खांट उठले कोणाचं तरी फोडणीच
हां
मंग ते सगळयांना ठसकां लागलाय इकडे मंग तूं स्वयंपाक करायंलास कां विचारयला
हम्मं
माझं झालंय म्हटलं तेव्हांच
हम्मं हम्मं तुम्हीं असं बाजूंबाजूंला घरं भरंपूर आहेतं कायं
होयं
हम्मं हम्मं
घरां पिसुन भरंपूर आहेतं
हम्मं त्यामुळं म्हणजे मज्जाये भारी वाटते अं जसं कोणाचं म्हणजे कोणतं आपल्यांत बसायंला ते आपणं कोणाच्या त्तरं पांच मिनिटं बसायंला जायला
होय होय मजाय हाय तशी, गल्लीत सगळे बोलणारे त करणारे, लहान
चे कस अ सगळी एकमेकांच्यात, येणं जाणं
होय बया, आमच्या दुसऱ्याच बायकस्नी बोवायला लागतच नाही, तिथल्या आसपासशी झाली, तरच एवढी बोलावत्या
बर होयच की, तसच भारी वाट ते नाही तर, हे जि वाट बघत बस, त्याची वाट बघत
होय होय, गल्लीत तशे भरपूरायेत आणि कसं आमची भावकी पण, गल्लीतच हाय ना, इथच.
हम् हम् हम.
सगळे मग त्यामुळं, एक एकदा कधी तर, काय तर कार्यक्रम असला की सगळे एकत्र येतो.
हे दिवाळीला तेन मज्जा असल ना, तुमच्यात ह्याच्यात करंज्या कराया जा, त्याच्यात करंज्या
होय दिवाळीला तर आम्हाला मुलींना, तर काय सगळीकडे एक एक ऑर्डर असतेच, दिवस
ह ह ह
भरपूर आणि आमच्या समोर तरी एक घर हाय, त्यांच्यात तर एवढे बाला करंजा करतात सगळेजण तिथं जायचं म्हटले की, काय तर कारणच काढतात.
होय.
अव लई करतात त्यांचे, हां आणि संपता संपत नाहीत. ते.
मग कशाला कर्ज तेवढं?
त्यांच्यात कसं भावकी जास्त य ना, आणि त्यांच्या मुलीक् मुलीला पण देतात, त्यांनी कडोन्सन करून
हां हां हां.
ती मुलगीला कसं सासू सासरे ते नेट वाढत मग, ती पण कामाला जात्या का असं काय तरी हय वाटतं, मग तिला होत नाही करायचं, मग ते हींकडूनच देतात करून. त्यामुळे भरपूर असते, हां आमच्या घरात काय करंज्या कोण खातच नाहीत, फक्त सगळ्यांनाच डब्यात जरा जरा घालायला, म्हणून आमच्यात कुठे एवढ एवढसच करतात, अर्धा किलोच ते, हम्म.
हां हां हं.
दुसऱ्यांसाठीच आम्ही जातोय तिथं
होय, मज्जा असते हो एवढच, एक एक वेगळं काहीतर त्याच्यात कसं? म आपल्यात कसं? ह्याच्यात कसं? त्याच्यात कसं? त्याचं सारण कसं? ह्याचं सारण कसं? सारणाचे प्रकार वेगवेगळे भेटतात.
आणि फराळाला प्रत्ये त्येक जण, प्रत्येकाच्या घरातून एक नवीन-नवीन रेसिपी सांगत असते हं.
असतंय होय, ट्राय करत राहायचं, हम्म
कसं झालंय बघ, आज माझं असं झालंय, तुझं असं झालंय.
अं चकली अशी केली, बघ. चकलीला हे घातलं बघ, चकलीला ते घातलं बघ, चक लीचाच असते, तुम्ही भाजणीची करताय?
हा भाजणीचीच असत्या, मला काही माहीत नही, तेवढा शक्यतो मम्मीचेच असत.
हां का?
बहुतेक भाजूनच करत्यात भाजूनच करत्यात बहुतेक ख चटण्या चाकलीट कर एक एकेकदा हा चकली ज एकदा आलं तर त्याच्या मनान चांगली लई होत्या आणि एकेकदा जर बिघडलं तर ते सगळं मऊ होतंय नाहीतर कठीण तर होतंय होय आमची मम्मी म्हणून चकली कधी पहिली करतच नाही. चकली सगळ्यात शेवटलाच करत्या सगळा फराळ करून का तर ते एक फसलं कि मग पुढच करू वाटत नाही.
हा.
सगळ्यांचं पहिलं ऐकत्या प्रत्येकाची रेसिपी कोणाच्यात छान झालय बघत्या आणि मग घरात येऊन करत्या.
करत्या व्हयच की
कारण का ती दरवेेळेला ती हेच होतय.
हम्म जरा अवघड आहे चकलीचं आणारस तेन बनवता का नाही हा. ते पण जरा अवघडच आहे.
होय ते पीठ तेन भिजत घालायला लाग
हम्म ते ते बी जरा जरा अवघडचं आहे ते ते पण जमलं तरी जम ते नाही तर ते तेलं सगळ्या पचपसतय.
होय होय ते नाही सोडा ते आता आमच्या मम्मीला जमतय ते काय आता एवढं काय वाटत - - नाही त्याच मेन चकलीतच प्रॉब्लेम येतय. हा ते लाडू च तेन पण सगळं पाक तेन सगळं शिकल्या ते त्याचं काही नाही.
बुंदी घरातच पडताय.
आधी पाडत होतो आता नाही पाडत.
हां हां आचारी येत असतील.
नाही आम्ही विकतच आणतोय बुंदी.
आणताय होय ह ह आम्ही कसं पीठ दळून मग त्या आचाऱ्या कडन पाडून घेतोय.
हा एक एक जण तसं पाडून घेतात.
अ ह पाकात टाकून ते देतोय.
हा हा हा हा कस आमच्या घरात कस कोण लई खाणारे पण म्हणजे लाडू कोण लई खातच नाहीत आणि प्रत्येक प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच लाडू आवडतय त्यामुळे सगळ्याच जरा जरा आवडीचं करायचं. मला बेसनच तर भावाला कुठं लाडू हेच ते कळ्याचच आवडतंय.
हां हां.
पाना कुठं रव्याचच आवडतय प्रत्येकाच आवड वेगवेगळाय मग माझं केलं नाहीस तेज केलीस म्हणायचं त्यापैकी सगळ्यांच जरा
व्हयस की.
हा आणि मग कसं दिदीचं पण आता आत्ताच लग्न झालय नाही वर्ष झालंय मग तिला पण डब्यात सगळं घालून द्याला येतय त्यामुळ सगळंच करत्यात.
सगळच करत्यात होय ते आपण नवीन नवीन लगे लगेच जमायला पाहिजे.
तेच की आणि कसं नवीन तिकडची पाहुणं तेन असत्यात नाही मग ते असं अर्धवट डबा द्यायला ते कसं तर वाटतय ते आपल सगळ कस जरा भरून भरून दिलं की त्यांना पण छान वाटतय आपल्याला पण छान वाटतयं. आणि दिवाळीत ते एक भारी आहे प्रत्येक जण आपापल्या घरला येऊन ते डबा तेन देऊन जातात. हॅलो
हॅलो
हा
ह गाडी आली म्हणून थांबली.
हा हा दिवाळीत ते भारी असते. सगळेजण पाहुणे एकमेकांच्या घरला जाऊन येतात.
होय
तुमच्यात जातात ना डबा घेऊन त्यांनाच
होय होय जात.
हम्म आणि त्यात आमच्यात तरी मामाच्या गावची यात त्रा असते स त्या दिवाळीत हम् त्यामुळे तस दिवाळीत डबा पण द्यायचे होते. भाऊबीज पण होते.
सगळ सगळच होतय.
तेच की, त्यामुळे मज्जा असते सगळीकडे.
हा हा
गेल्यावेळी दिवाळीत तर काय पाऊसच पडलेला त्यामुळे सगळी मजाच गेलती.
गेलती हो इकी.
मेन लक्ष्मी पूजा पण करायची होती. आणि त्याच वेळेला लाईट तेन सगळेच गेल. लक्ष्मी पूजा अंधारातच केल आम्ही तरी,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
कस करताय तुम्ही लक्ष्मी पूजा ते?
लक्ष्मी पूजा? साधीच असत्या.
हम् हम्म
हो... तुम्ही सांगितल तशीच की,
हम्म... तशीच असते सोडा प्रत्येकाच्यात. फक्त जरा मांडण्याची पद्धत तेवढी वेगवेगळी असत्या.
हा... बरोबर
सगळ्यांच्यात काय तेच असतय.
तेच असतय. हा..
एक- एक जण तेवढ ते, आह
जेवण करायला तर माझ्यामुळे लेट व्हायच.
नाही त्यात काय आत्ता ते मम्मी तेन आलेले असतात ना... त्यांनी पण कंटाळून आलेल असतात. मग लगेच त्यांना पण जेवण जात नाही म्हणून मी म्हट नऊ - दहा मिनिटांसाठी तुम्ही पण थांबायला नको.
हो चालतय की,
विजय तिरुपतीला तुमच सगळ झालय जेवण पूर्ण?
आता जेवून घ्या.
हा -हा-हा
हम्म
तो झोपला काय तुमचा मुलगा?
नाही अजून, आहे बघा लागलंय कुरकुर कुरकुर. आहे चालू झोपत नाही. दहा- साडे दहा वाजवतंय.
हम्म हम्.
चांगलय लहान मुलांच्यामुळे तेवढीच मज्जा मिळत्या.
होय होय... दिवस कसा जातोय कळत
होय होय लहान मुलांच्यात तर दिवस कसा जातोय त्यांच्या पाठीमागं फिरत फिरत....
होय. बाहेर आहे.
हम्म.
बोलतय ना सगळं भरपूर त्यो.
होय.